हॅलो,
हा बोला.
अन मंग ते नाचणी लावायला. काय हे, करायला लागतं.
काही नाही आता ते, नाचण्यात तर्व टाकलेत आम्ही ते आता ते. सरी आपली डोक्याची नांगरी असते ना. त्यांना सरी काढायची आणि, ती तरु एक, एक, एक वित्तीच्या अंतरावर असं. तरु मांडत जायचं.
ओके.
हॅलो, हॅलो. हॅलो,
आवाज येतोय, काय माझा.
कट वहालय का आवाज?
नाही नाही या लागला, या लागलाय हा.
हा, बोला की.
हा तेच म्हटलं नाचणी लावायला काही वेगळं प्रिपरेशन करावं लागतं का, की त्यांची पण रोपं तयार करायची असतं.
नाय नाय रोप म्हणजे आता तेच की, नाचणं असतात आपले आपण. दळपात घालतो ते आता ते, हेला शेतात न्हेवून टाकायचे ते उगवून येतात. तेचे तरु तयार होतात. भातासारखे,
हम्.
आणि मग ते हे, करायचं ते लावायचं. ची मग सऱ्या काडून.
बरं बरं बरं, आणि तेचे त्याचं उत्प उत्पन्न कसं असतंय म्हणजे, भातासारखंच असते की कमी असते त्याचं.
भातासारखं नाही, फक्त एक छोटी पज असते ती एक एक. किंवा दोन पट्टी आम्ही करतोय. त्यात ते हे करायचं एक किंवा दोन असं म्हणजे. भाकरी पुरते हे होते. तांदूळ आणि नाचणं मिक्स करून भाकरीला आपण हे करायचं.
हा, म्हणजे घरी खायला पुरतात तुम्ही करता.
हा ते, तेवढंच दोन टिकी होते ते पुरतं ना, वर्षाच्या वर्षाला करतोय त्यामुळं वर्षाच्या वर्षाला पुरते ते.
हम्म आणि देशी बी असते त्याचं काय? त्याचं बी कसं असतंय, देशी तुम्ही घरगुतीच.
घरीच काढतोय आता आता ह्यावेेळी नाचणाला लागलेली त्यातली कणसं साईडला ठेवायची आणि ती वेगळी ठेवायची आणि ती बडवून तेजं नाचणं काढायचं आणि ते शेतात नेऊन टाकायचं असं. आणि दुसरी कणस असतात ती मशीन असत त्याच्या पण बळून घ्यायची.
हम हम हम.
हमं.
आणि मग त्याच्यासोबत नाचणे आणि भात ह्याच्यासोबत अजून काही घेता का तुम्ही? भुईमुग, भुईमुगपण एवढ्या पावसाच्या पाण्यात ते येतो का भुईमूग, का उन्हाळी भुईमूग अस
नाही नाही पावसाचे हेच्यावर तेच बुरुंबाची असतात ना शेतं? ते बुरुंब असतो त्यामुळे ते. एकच तेवढी पट्टी खायापुरती एका एकच छोटा सोपा तेवढंच. स्वतः आठ, नऊ मापटी, नऊ दहा मापटी दानं ते घेऊन शेंगदाणा नेऊन ते टोक आणि तेवढे येत्यात त्यांनी हे करायचं ते आता आलाय आता, मग ते आता कोळ पाऊस उघडला त्यात जाऊन कोळपा घालायचा. हे करायचं. थोड्या दिवसां म जरा मूग मोठा झाला की भांगलून काढायचं असं असतं ते.
हम्म, म्हणजे मित्राची शेतं आहेत ती सगळी.
कुठं तुमच्या मित्राचे?
नाही नाही निचऱ्याची, म्हणजे पाणी अ वाहून जातंय.
हा पाणी हा ते काय म्हणत्याती. असंली आमच्या तिकडे काहीतरी वेगळं म्हणतात. मला आठवणा आता. कायतरी म्हणतात ते. असू दे मग, हा हा ते असं ते वेगळीच शेतं असतात. तिथं पाणी साठत नाही अशा ठिकाणी ते भुईमुगाने नसणार करायचं.
हम्म हम्म.
हम्म.
आणि ते बुरुंग म्हणत्यात ते तुमच्याकडं, आमच्याकडं मुरुंम म्हणत्यात.
बुरुम बुरुम ब म्हणतात ब बुरुम, म्हणजे मुरुमच म्हणतात, खरं तिकडं आता ती आपली गांवडळ होडळ भाषा कशी अस ते बघितलंसा नव्हे. ते बुरून बुरून ते बर बस तेम च्या जागी बस झालं ना आता.
हम्म.
हम्म हम्म.
मग आता मुलगा आलाय, का अजून यायचाय?
नाही आता साडेचारला, पावणे पाचला येणार. आला की म जरा असं काही तरी खातोय चहा, दूध किंवा बिस्किट. क आलं की अभ्यास, अभ्यास बसून झाला की मग खेळतोय.
हम्म, खेळायला कुठं बाहेर ते मुलाच असतात तिच्या सोबत का
इथं समोरच पाऊस नसला तर बाहेर जातोय, नाहीतर मग खेळणी आणि घरात गाड्या बिड्या हायत तेज्या संग खेळवत होय टीव्ही बघायची, फोन बघायचा असं करतोय मग.
हम्म हम्म, फोन लाई देत जाऊ नका मुलांना.
नाही ते तेव तेवढाच थोडा म्हणजे संध्याकाळचा एक पाच मिनिटं. ते पण आम्ही मी आणि त्यांनी देतच नाही. आमचे सासरीे ते जरा लाड लाडाचे नातो आणि नात म्हणून जरा असं देत्यात. एक तास तासभर, नाही तर आम्ही देतच नाही दोघं.
कारण ते ना त्यांचा मी मेंदू त्यातच आड
हम्म तेच नुसतं मग ते नाही दिला की मग असं ह्याचा वाणी करतोय नाहीच. फोन आता दिला तर. जरास आता ह्या पंधरा दिवसात तरी कमी झालाय, नाही तर उन्हाळभर घरात होता तर नुसता फोनच. दुसरं काय सुचयचं नाही त्याला, टीव्ही खेळाय बाहेर जा म्हणला की नाही. नुसत फोनच घेऊन बसणार.
आणि तुमचं एकत्र कुटुंब आहे का सगळं?
हो एक तर आता म्हणजे एक वर्ष सात आठ महिने झालं. धाकट्या द- दिरांच लग्न झाले आणि सासू सासरे. जाऊबाई आणि आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं. आठ आठजण आहे आम्ही फॅमिलीमध्ये.
हन राहिला गावात आहे की शेतात आहे.
नाही घर घर घ गल्लीतच हाय.
हम्म हम्म, सगळे गावतच हायत सगळळ्या आणि शेत बाहेर हायत.
अहो शेत सगळ्यांचे बाहेर येतात, गा सगळी गावातच राहायला. कोण असं म्हणजे जेनी राहायला जागा नाही, छोटसं घर हाय तेनी मग शेत अस घर बांधल्या तिथं राहत्यात. तिथच शेती करायची आणि तिथंच अे जे ह केले तिने.
गाव मोठ आहे का छोटे आहे?
तीन साडेतीन लई लई आता मला वाटते चार हजार चार हजार असेल लोकसंख्या.
हम्म मग तसं मोठंय आहे गाव तुमचं.
हम्म आहेच की म्हणजे इथून म्हणजे, असं जसं हे होईल तसं हे वाढत झालं नाही. लोकसंख्या आता वाढत जाया लागल्या.
हम्म.
सुधरा लागल्यात अं पहिला छोटी छोटी ते हि जी अशी तट्ट्या बांधलेली ही अशी ते जुन्या काळातली घर होती सगळी मोठमोठी सगळ्या नोकऱ्या लागल्यात मोठमोठ हे झाल्या त्यामुळे आता मग. मोठं बंगलं सगळीकडे.
हं आणि चिऱ्याचं बंगलं असत्यात का ह्याचं पण असतेत
जो जास्त पैसे वान आहे तो विटाच हेच्या ते आपल कॉलम घालून विटत बांधकाम करून घेतोय आणि ज्याच्याकडे हेि ज कमी आहे ते डायरेक्ट लोड बेरिंग वर आपलं चिऱ्याचं बांधकाम करतोय हम्म.
ते चिऱ्याचे बांधकामला हे करता येत नाही ना प्लास्टर करता येत नाही ना.
येतोय ना ते चिऱ्याच्या बांधकामालाच प्लास्टर करतात ते गिलावा, त्यालाच गिलावा म्हणायचं.
तेच तेच गिलावाचा.
हम्म करतात कि
पण त्याची मग ते शायनिंग जात असेल ना, बाहेरून बाहेरच्या साईडन हे केलं तर
नाही ते शिवाय हे नाही जर गिलावा केला. तर मग ते दिसायला चांगलं दिसत नाही
हम्म पाणी आत येत नाही ना त्या चेऱ्यामधन.
नाही नाही नाही ते गिलावच करून हे करायचं ना.
हम्म कारण त्याला छिद्र- छिद्र असते ना.
होय ते छिद्र म्हणूनच ते गिलावा करायचं. मग आमचं आम्ही बाहेर आमच्या हेला. गिलावाच्या हे काढलं तस ते चिऱ्याच्या प्लेटा काढलेत आणि ते डिझाईन आमच्या बाहेर म्हणजे हिला समोर पोर्च ला केले.
पाऊस भरपुर असेल ना तुमच्या इकडे चार महिने.
हाय ये भरपूर म्हणजे एक पंधरा पग गेल्या वेळच नक्षत्र जे लागलं अडदला ते भरपूर होता पंधरा दिवस. बंदच नाही पाऊस आणि नवे सॉरी गेल्या गेल्या तेेवड्यात म्हणायचं होत मला.
ह. ह
मी गेल्या आठवड्या जे नक्षत्र होते ते भरपूर होता पाऊस या सोमवारं पासून जस हे नक्षत्र निघलय ना ते पाऊस पूर्णच कमी आज तरी सकाळपासून एक थेब सुद्धा पाऊसच नाही ऊनच पडलय. यावेळी पाऊस कमीच आहे बघूया मग आता कसे कसे साथ देतो शेतकरी.
आणि आज दोन तीन दिवसानंतर परत ऊन पडलंय, मग आता काय माहिती कसं करतोय.
आणि आता हे जरा ऊन पडून पाऊस लागलात तर बरं नाही तर मग आमच्या सगळ्या रोपाच्या रोपाला कसा आधी. पाऊस लाग तो एक पाऊस असला तर, पाण्यावर चिखलं आणि ते कसं पावसाच्या ह्याच्यावरच आमची हे आहेत नाही.
ओके बोअर आणि विहीर असं हेच नाही ना.
विहीर विहीर नाही कुणाच्या असं म्हणजे कम कुणाच्या तरी असणार गावात आमच्या नाहीच, मग ते पाणी पावसात पाणी साठवायचं ते चिखल करायचं आणि मग रवायचं असं असतंय.
हम्म जे डोंगरावरून येईल वाहून ते.
हम्म.
पण मग आता उन्हाळ्यात काय कामं असतात, काहीही असतं बाहेर जाता तुम्ही घरांची कामं घेतात तेच?
हां तेच त्यांच्या सोबत जातोय. आता म्हणजे इथून मागं जाईत नव्हतं आता बा शिवाय मुलगा आता मोठा झालाय, शाळेला जातोय ना. मग त्याला घ्या तोपण दिवसभर शाळेत, मग मी घरी एक की बसून घरात दिवसपण जात नाही. उगच इथं जरा तिथं जरा बसण्यापेक्षा आपलं निवांत. त्यांच्यासोबत जायचं हुईल तेवढं करायचं, नाही झालं की बसायचं असं करतोय. उन्हाळभर आता हेच्या नोव्हेंबर महिना पूर्ण. आमची काम शेतात तिथंन पुढं सा पूर पुढं मे महिन्यापर्यंत निवांतच. काय कामं नसतात आम्हाला.
काम भरपूर असतील ना त्याचे बांधकामाचेे?
हम्म कामं भरपूर आता पण भरपूर काम याय लागल्यात खरं आता घेऊन पण काय उपयोग नाही. कारण पाऊस चालू आणि लोकांची भ्यायला पण पाहिजेत वेळेत.
तेच होतंय आणि आपलं काम आन ते होत नाही आता, शेती सुरू झाली की.
म्हणून ते शेतात दोन महिने घेतच नाहीत काम हे निवांतच असतात आणि शेतातली कामं झाली की मग पट्टा चालू झाला की बंद करायचा आणि एक सारखं चालू.
हम्म, तिकडं ऊस बीस काहीच नसेल ना?
नाहीच काहीच नाही, मम्मीच्या तिकडं आमच्या हे ऊस ते.
हम्म आणि सोयाबीन पण नाही.
नाही नाही येतच नाही ते सोयाबीन कसं पाणीच हे हुतंय ना.
हम्म भाताशिवाय काहीच नाही. भात, नाचणी हे जे कोकणीतली पिकं आहेत तीच.
तेवढं दुसरं काही दुसरं कुठलंच रोप येत नाही. प्यायच्या पाण्याची टंचाई यं अ आता म्हणजे ते नदीची स्कीम चार कोट रुपये खर्च करून आंबेडकरनं आता स्कीम पाडल्या, तेपण वेळेवर म्हणजे एक दिवस अडानं पाणी येतंय. एक टाकी भरली की दुसऱ्या दिवशी तेवढं पाणी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत पुरवायचं. हेला खर्चाला पाणी, प्यायचं तेच की नदीचं स्कीम यंदा स्कीम चालू केल्या ते ह्याच्यात, नसलं तर पाणी उन्हाळ्यात तरी पास पस असा आठ एक एक दिवस तरी आठ आठ दिवस पाणी येत नाही आमच्याकडं. एवढं पाण्याचा प्रॉब्लेम आणि शेताला पाणी पडतंय आमच्या इथं. पूर्ण डोंगरातच हाय ओ.
पाण्यावरती शेतीच नाय शेती फक्त
हम्म पाण्यावर नाही आमची शेती, पाव पावसाच्या हेच्यावर. पाऊस गेला आता तर आत्ता जर पाऊस गेला तर पा नाही, शेती पण यंदा पण म कोरडा दुष्काळ पडतोय का कोणास ठाऊक, पाऊस जर गेला तर.
नाही ते एकदं तुमचं लागीरनं रोप लागली न ते रोप उतरले तर मग काय तो छोटा छोटा येऊन पडला तरी चाल
चालतोय मात तर जरा एक दोन दिवस उघडला, जरा तरु ते मोठ होतात आणि जर आण लागाय चालू हायत. नाही तर मग काय उयोग नाही. मग पाऊ चिखल कसा करणार, पाणीच नसलं तर?
हम्म.
चालतंय दहा मिनटं झालीत, परत मी थोड्या वेळानं माझं काम आवरलं की मी करते तुम्हाला.
हा मला मेसेज करा ते तेचा.
मी मेसेज करते आधी मग कर
हा हा कारण मी जर कुठे गेलो कामाला गेलो तर गाडी गेल तर उचलू शकत नाही असं हा. मी ठेवतो तुमचे. हा तर उद्या मी ठेवतो तीन कॉल करत नाही, कोणाला आपण तुमच्यासोबत कम्प्लीट करतो.
हा चालते.
पाच करू शकतो आपण, मग आपले दोन दोन झाले ना?
हा, माझा एकच झारात
हा म्हणजे तुमचे चार मी ठेवतो.
हां चालते चालते.